अधे दहा मिनिट झाले ना म्हणून हो झाले.
बघितले ना
हा बघितली बघितली.
हा म्हणजे वर एक चार पाच सेकंद होऊ द्यायचं.
हा पाच सेकड दहा हा दहा मिनिट पाच सेकंद झाले.
हा ह ह ह. मग आणिक का स संध्याकाळी वगैरे काय बनवतं नॉनव्हेज वगैरे बनवत का नाही.
हो नॉनव्हेज असते की. पण असं लई काय जास्ती नसते.
हा.
आठवड्यात मग नाही आठ आठवड्या दोन आठवड्यात ना.
हा हा हा तुम् बनवताय.
हो बनवते कीस.
काय बनवता चिकन किम.
चिकन मटण दोन् बाकी. ही रेसिपी अजून एवढ्या काय नाहीत मला जमत ह्याच्यातल्या.
हा. तुमही खाता काने.
खात की.
हम् हम् हम् हम. आणि काय उशस तुमच्या गावाकडं.
आमच्याच ळख नाही बघा बागाात बघा द्राक्षेच्या. तेवढ, बरोबर, तुमचं गाव?
आमच गाव इथं हाय. जवळ आहे.
होय.
हा. आणि, म्हणजे प्रसिद्ध असं काय ठिकाण वगैरे.
अ आमच्या गावात अस काय नई प्रसिद्ध. सिद्धनाथाची यात्रा तेवढी असतया बघा.
हा हा.
पण पालखी वगैरे निघते.
हा कधी ते?
आपल चैत्र महिन्यात असते.
हा हा.
अष्ट मी बोलतात आमच्या इथं
हा हा.
हम्म.
आणि काय म्हणजे असं, अम शेतात भाजीपाला वगैरे.
हो आमच्या इकडं, करवीर मार्केटिंगला पाठवत्यात. वांगी होती आता.
हा.
वांगी प्लॉटने म्हणजे हे झालंय आता. बंद केलाय तोडा.
हा हा.
झेंडू लावलय.
लावलाय.
हा.
आलाय का, फुलं?
पुल आता ह्याला येतील बघा गणपतीला. गणपती पासून सुरुवात होत्या, आातच लावलय.
हा हा, आणि ते तुमच्या बहिणी च्या अ म्हणजे मावशीच्या मावशीची पण तुमच्या गुलाबाची बाग आहे ना.
होय होय हाय की. म मिरज मार्केटला घालवत्यात त्यांनी.
हा हा, पण त्यांच्यात कायम म्हणजे गुलाब असतोय वाटतं.
कायम असतोय हो.
हा फुलं कायम असत्यात त्यांच्यात.
त्यात पण भरपूर वरायटी हाईत वाटतं. गुलाबात पण, हा. आता सगळीकड लोक तेच कराय लागले. होय काय.
हा हा.
शक्यतो नाहीच मऊशी कड मी घरी. एकदा नाही दोनदा आली असल.
हा.
नाही.
हा हा. आणि, ते बहुतेक सिद्धनाथाची या त्रा अष्टमीला म्हणजे चैत्र महिन्यातली अष्टमी असत्या तव्हाच काय?
हा हा हां चैत्र महिन्यातली अष्टमी, आपली ज्योतिबाची यात्रा झाली ना.
रफ्युमडीची जोतीबाची.
हा हा हा, तेव्हा. आपली ज्योतीभच्या यात्रेला मग सासणकाठी ते न्यावी लागते ना.
हा हम.
हम्म
आणि पिकनिकला वगैरे कुठे जात का नाही ट्रीिप ला.
तु आपला अजून तर कुठंच गेलो नाही बघ बाळ छोटा आहे त्यामु कुठंच जायला असं. काही नाही अजून काढलेलं.
ह मग लग्ना आधी वगैरे.
लग्नाच्या आधी आपल्या छोटे छोटे सहली.
शाळेतल्या-
हा शाळेतहिल्या.
हां म्हणजे कुेलता कुठेुेलता.
अ आणि परत काय लग्न झालं त्यामुळं.
हम हम. म्हणजे तुम्हाला असं आवडलेलं असं ठिकाण शैलीतलं
सहलीला आम्ही पंढरपूरला गेलेलो परत आमच्या ति तर तुळगाव माझं माहेर तुळगाव आहे.
हां
आमच्या गावाच्या शेजारीच खेळगाव खेळगावला कणी. बसवेश्वरच मंदिर आहे हा. हा श्रावणाात असते यात्रा आणि आमची श्रावणातच जायची असेल हा. आम्ही चालत जायचो आमच्या तिथून जवळ आहे.
हा हा.
अ सगळे पोर पोर सगळे मिळून आम्ही चालतच जातो.
म्हणजे ते कर्नाटकात येते ना.
हो हो कर्नाटकात येते कर्नाटकात येते.
हा म्हणजे बैला बैलगाडीने जात आमच्या इकडचे लोक ते आम मला माहिित.
होय होय तिकडं बैलगाडीनच हम्म.
आणि.
ते कुठलं बघा ग तिथंच आहे जवळच कुठलं तर. आतनीच्या अलीकडे येते ना.
हो आत नाही चालू गेले तेे पांडेगाव खिडेगाव.
हा. मग ते आनंदपूर पुढे राहते काय.
हा हा हा आन तू पुढे राहते.
हा हा. आणि ते आणि कुठलं ते चाबूसकरवाडी.
ती नाही हो माहिती हो हा चा भुसकरवाडी शंभर कि तिकडेच आहे की पुढेच आहे.
हा त्याच्या पुढं आहे काय मग.
हा त्याच्या पुढे अनंदपूरच्या पुढं.
हा हा आणि खेळगाव अलीकडे आहे काय.
खेडेगाव अलीकडे.
हा हा.
खेळगाव कस आपलं अ ुळगावच हे पार केलं की. खेळगवस लागते हो.
लागते हे मजवच य तो मालतीप.
जवळच आहे आम्ही चालेत जातो तु तर
म्हणजे महादेवाचं मंदिर आहे काय तिथं?
बसवेश्वर म्हणून आहे हा बसवेश्वर महाराजां
आणि कर्नाटकात जास्त बसवेश्वर महाराजांचं खूप म्हणजे मंदिर आणि मठ
तिथे लग्न लग्न वगैरे पण होतात त्या मंदिरामध्ये
हा म्हणजे सभा मंडप पाहिजे.
सभा मंडप सारखा आहे आणि कायम तुम्ही आता श्रावणात गेला ना. अे भरपूर खीर ते भरपूर प्रमाणात असते.
ह ह आणि पाच सोमवार यात्रा पाच भरती वाटत.
हा पाच सो मारी यात्रपती काय एम स रुपय. ी तिथं अे यात्रेसारखंच असते फिील हो तिथ भरपूर. असं म्हणजे आपण म्हणतोय ना हे क शॉप शपिंग करायला भरपूर असते.
होय म्हणजे यात्रा भरल्यासारखं
यात्रा भरल्यासारखं
हम ह जायल पाहिजे एकदा
होय होय या आमच्याकडे जाऊया आपण
हा हा जाय की सगळे
सगळे जण मिळून
हम् हम फिरायचं तर ल खूप ठिकाणी फिरायचं आहे पण वेळ पण मिळत नाही आणि योग पण यायला लागते.
इ पुण्या्याला लागतो.
हा असं कुठं जायचं म्हणत एकतर घरातली तर परवानगी नसत्या आणि घरातली परवानगी न मिळाली की बाहेर त कोण फिरायला नस
नसते आणि वेळ नसतेो.
वेळ नसते असं होते काय तर काम येतेच. हा आता बघायचं कुठं. तर एकदा जाऊन यायचं मग तुम्ही कुठे जाणार का नाही प्लॅनिंग आहे का नाही कधी जायचं.
हॅलो
प्लॅनिंग आहे का नाही म्हटलं कुठं जायचं.
आता कुठच नाही बघा. स्कूल बंद झाल्याशिवाय भविष्यात भरपूर फिरायचंय.
अय कुठं कुठं तरी आठवणेतली गाऊत.
एक आठवणीतली गावं म्हणजे अक्कलकोटला जायचंय.
हा
स्वामींचं दर्शन घ्यायला.
हा हा होय माझा पण ल इच्छा होती ती दहा वर्ष झाली माझी इच्छा होती. आता या्या दोन वर्षात मी दोन वेळाजवन आलो.
हला ते योग स्वामींच्या पायाशी जायला पण योग ला. त त्यामुळं आमचा योग अजून यायचाय.
किती दिवस जायचं जायचं म्हणत त. पळालं दोन वेळा योगायला जायचा आणि गेल्या वर्षी काय झालं. क घरात परवानगी नसताना मी एकटीच जाऊन आले.
होय स्वामीने बोलवलं होतं तुम्हाला
म्हणजे अनेक मैत्रिन तयार केली आणि चला. मला काय पण होउदे पण जाऊन यायच म्हण तुला तयार केली बस. होय बस पकडली सात वाजता सकाळची आणि बस न अर्ध तिकीट होत अर्ध तिकीट न अक्कलकोट जाऊन संध्याकाळी परत आलो
होय.
होय.
तर हा तिथनं मग पुढं परळी वैजना त्यानं करायचं नाही का
हो नाही घरात सांग परवानगीच नव्हती आणि मी सांगितलं स काल जाऊन संध्याकळी परत येतो मी सांगलं प्रसादाला सुद्धा थांबलो नाही मग तर
होय हा हा नाही तिथून जवळ आहे ना परळी वैजनाथ परेत आंबे आमच्या इथ आता सासूबाईतून जाऊन आल्या परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढर
अ अकलकोट अक्कलकोट झाल्यावर अ ही आहे तुळजापूर
हां.
आणि तुळजापूर झाल्यावर गाणगापूर आहे.
हम्म हा गाणगापूरला नाही गेलेली?
हा आणि ते परळी वैजे काय वैजनाथ काय म्हणताय ना तुम्ही ते बीड जिल्ह्यात आहे ते वाटतं बहुतेक हा ते लांब आहे लांब राह
धाराशिव
हा तिकड अहिल्यानगर ते संभाजीनगर हम्म मग ही अक्कलकोटला जायला किती तास लागले माहित आहे का एस टी न? सकाळी सात ला निघलेलो आम्ही इथं न सव्वासाची बस होती सव्वा सातची बस आम्ही धरली सोलापूर डायरेक्ट. मग सोला पूरमध्ये आम्ही बारा वाजता पोहोचलो
हम्म हम्म.
आणि सोलापूर मधन अक्कलकोट दीड तास लागत जायला एक तास दीड तास लागतो
होय.
बस न. म एक दीड ला आम्ही
ट्रेन काय ट्रेन
ट्रेन न मग मुक्काम पडतोय ना
मुक्काम पडतोय होय होय आमच्या इथे गेले होते ते अह मुक्कामीच गेलते चार दिवस गेले होते
हा नाही राहायची ती स सोय आहे तिथं अह म्हणजे महाराजांच्या मठात राहायला सोेय आहे चांगली प्रसादाची पण सोय चांगली आहे
हम्म.
आणि मग आम्ही गेलो इथनं दीड ला गेलो दर्शन घेतलं रांगेत उभारून गर्दी नव्हतीच जास्त पण परत इकडे यायला लास्ट एसटी नऊ नऊ नंतरला एसटी नसत्या ना
कट करू.
हो आता करा.